ओके.
काय करायलेस?
काय नाही तेच टास्क करत बसले ते सव्वीस तारखेपर्यंत म्हणून सांगितले.
हा हा.
तेच करायले तू?
मला पण ते सांगलं सव्वीस तारखेपर्यंत करा म्हणून.
नाही तर म् म तुझी आता किती झाल्यात टास्क?
आत्ता माझे दहा कम्प्लीट झाल्यात.
माझे काहीतरी सत्तावीस झाल्यात वाटत अजून एक तीन कॉल राहिल्यात.
हा हा.
म आता ते तीन कॉल लावायचे आता कोण कोण राहिल्यात त्यांना. मी आता तुला कणी मगाशी काय झालं माहिेती हाय काय मी तुला कॉल केला त्यावेळी कणी परत म्हणजे असं म्हणजे मी आता तुला फक्त एकच कॉल काहीतरी केलतो वाटतं मग नंतर तू मला काहीतरी एक काय दोन कॉल केलत म नंतर मी कॉल केल्यानंतर असं म्हंटलं की हा नंबर सोबत कम्प्लीट टास्क झालाय म्हणून.
असा आला? म्हणजे पाच वेळा झाला असेल.
हॅलो.
एकदा झाल्यावर आलंत, हॅलो रेंज रेंज येना झालिया तुझी. हॅलो.
हा आला, जर तू रेंजमध्ये ये की.
बघ आता, ऐकू यायले काय? हम्. एकदाच मी कॉल केल्यावरती ते तसं दाखवलं की कंप्लीट झालंय ह्या टास्कसोबत असं आलं.
म्हणून मी काय परत लावलाच नाही.
हां.
आता बघतो उद्या सकाळी ट्राय एकदा करून बघतो, उद्या सकाळ तुला वेळ आहे ना?
आहे की.
किती वास्ता?
अं मला दुपारीच वेळ असतोय ग. दुपारी दोन नंतर सकाळी नसतो मला वेळ. सकाळी मी
तुला कॉल करतो
हा.
म्हणजे काय पण करून संपवायला पाहिजेच आता.
होय.
तुला लागतोय का बघतो कॉल एक. नाही लागला तर मग बाकीचे कुणाला तर करायला पाहिजे आमच्या ग्रुप मधल्याला.
हो हां, लवकर लवकर कम्प्लीट कराय पाहिजे ते.
वय सव्वीस तारीख परवाच आहे ना.
होय.
त्यामुळं आणि त्यात उद्या एकादस
होय. आता परवा दिवशी पण होणार नाही ना, कारण आता आमची नाटकाची प्रॅक्टिस पण होणार आहे ना चालू.
होय, नाटक करतोस तू?
होय.
म्हणजे आधी कुठं केलायस की काय? म्हणजे काय कुठ कॉलेज म
अधी मी कॉलेज मध्ये निसत आपल्या अन्युअल डे ला केलेलो
हा.
त्याच्यानंतर आवड लागली मला नाटकाची.
हा.
मग तिथ तिथून पुढं मी म आमच्या कॉलेजमध्ये नाटक कल्चरल म्हणून एक हे आहे ना डिपार्टमेंट. त्या डिपार्टमेंट मध्ये बी घेतलेलो.
हम् हम् हम् मग कुठलं नाटक केलंतासा?
आम्ही घबाड केल्यालो.
म्हणजे काय कन्सेप्ट काय?
घबाड म्हणजे कन्सेप्ट अशी आहे की अ गावात पाणी नसते त्या
हा हा हा.
आणि लोक पाण्यासाठी असं विरत्यानं खनायचं असते
ह्.
मग त्यो पानाडीला बोलवतात मग गावात एक सरपंच असतो.
ह हां.
मग तो सरपंच की नाही सगळ्या त्याला सरपंचला वाटत असतय कि त्याच्या वरचड कोण व्हायचं नाही. मग त्यावेेळेस तिथं
म्हणजे अस टिपिकल गावासारखं
होय मग त्यानंतर तिथे एक मास्तर येतात मग ते शिकलेले असतात ना
हम.
मग त्यानी असं अंधश्रद्धेवरील अस विश्वास करत नाही ते.
हम्म.
आम त्यांनी मग त्यांच्यासोबत एक पोरगा असतोय तो पण तो मास्तरांच्या सोबत राहून पूर्णपणे शिकलेला असतोय सगळं.
हम हं हं.
मग तो पण अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नसतो ते आणि एके दिवशी काय झालं गावकरी हे सगळे एकत्र येतात मग मिटिंग बसत्या तिथ मग मग मिटिंग बसवल्यावर त्यानंतर पानडीला बोलवत्यात.
हां.
ते पानाडी माहिती आहे ना तुला?
हा माहिती आहे की त पा म्हणजे असं पाणी कुठं आहे ते सांगणारा वगैरे अस
हा हा त्या अस ते नारळ घेऊन फिरत असते माहिते? त्यो. मग तो असं पाणी चेक करतो सगळीकड. आणि पाणी चेक केल्यावर हे म्हणजे आम्ही मी आणि ज्यावेळी की नाही बघायला जातो ना तिथं पाणी कुठ पानाडे त्याच्या अगोदरच त्याने ते पानाडि बघीतलेला असतोय. त्या ठिकाणी. हा मने बिन सांगता येऊन बघून गेलोयसे त्यो आणि सरपंच.
हा हा हा हा.
आणि सगळं कणी अ मग नंतर न त्या ठिकाणी अ ह्य विहीर खनायचे म्हणून पाणी स पाणी हुडकाय चालू करत्यात. म पाणीचा पाणी हुडकाय चालू केल्यावर कने म ते मास्टर हे आपलं सरपंच आहे ना सरपंच आणि ते ह्याचा पानाडीचा ते त्यांचं क नी ठरलेलं असतं की जिथे पाणी असतय तिथं ते घाबड्या आहे म्हणून सांगायचं घबाडा म्हणजे काय माहितीय का तुला?
घपाड म्हणजे असं क हे पेटी वगैरे असतं ते काय?
हा हा ते पेटीच ते हे असते माहिती ते सोने बीनं असते असं.
हा हा हा हा हा.
तेच म तो सांगते तिथं घबाड असतो म लोकर गावकर्यांसना कळत नसते घबाड म्हणजे काय. म गावकरी एक-एक तेन असं इमॅजिन करत असत्यात कि अ घबाड म्हणजे असेल ओय म्हणजे असं त्यांचे त्यांचे जे इमेजिन होते ना त्या नासनी जे हवा असत्या ते ते ते असेल असं वाटते एकेकासनं वाटते त्यात पुस्तका असेल एकेकासने वाचते त्यात तसं दारूची बॉटल असेल. म्हणजे आमच्यात एक बेवडाम बेवडाच कॅरेक्टर केलेला.
हा हा हा.
त्याला वाटत असते परत एकेकासने वाट ते तिथं सोन्याचा सोन्याने असं भरलेलं पूर्ण असं मोठ हे असेल सुटकेस असेल असं वाटत असते आणि गावात पाणी नसते. म टँकरनं आम्ही पाणी भरतोय असं असं दाखवत्यात त्यात.
हम्म हा हा हा म्हणजे असं पूर्ण सस्पेन्स वेल्या आहेत.
होय सस पेनच्या आहे आणि मास्टर असं पूर्ण हे करतोय आणि ज्या वेळेस का नाही सगळे जण म्हणतात ना पाणी उडकायचं काय घबाळ उडकायचं पहिला म्हणजे सगळ्यांचं कसं भांडणं म्हणजे असं हे करत असत्या चर्चा करत असत्यात मग एके दिवशी त्यांच्यात भान भांडण होतोय सगळं. मग त्यानी म्हणत्यात की अ पहिला घबाळ हुडकायचं तर मास्तर म्हणतोय पहिला पाणी उडकायचं म ह्यांच्यात क नी मग सरपंचाच्यात आणि मास्तरच्यात असं म्हणजे असे विरोधक होतात ते.
हा हा.
म ते विरोधक झाल्यावर त्यांच्याचस तिने अरे मास्तरला म्हणतेत आता सगळं बदललेलं असतं ना ते पानडी आणि हे सरपंचांना तिथं पाणी आहे तिथं घबाड आहे आणि घबाड आहे तिथं पाणी आहे असं केलेलं असतं. आणि तेयम
म्हणजे खोटं सांगायचं.
हा खोटं सांगायचं बदलून सांगायचं असं केलेलं मग
पाणी जिथं हाय तिथं खबाड घबाड आहं म्हणून सांगायचं. गबाड तिथ पाणी सांगायचं म्हणजे ते सरपंच घेणार असतात का?
हा आणि सगळं नाव क नाही मास्तरवर हे करणार होती. ते मास्तर मास्तर क नाही चांगले असतात. सगळं अस पूर्ण गावाला शिकवत असत्यात परत तिथं पोरं पण असतात शिकवायला, फक् शाळेत कोण येत नसतंय त्यांच्या जास्त करून.
ह हां
आणि मी मी जे कॅरेक्टर केलेलं ना ते पोरग्याचं होतं लहान. लहान म्हणजे आपलं आठवी नववीच्या पोरग्याचं.
ह् हा
मग ते सगळं म असं एवढं कॅरेक्टर हूत. पूर्ण पंचेचाळीस मिनिट एक तास पूर्ण लागत होता नाटकाला.
एक तास लागतो एकांककीकाला?
होय एकांकिकेला पूर्ण एक तास एक तास देतात सगळे.
जर म्हणजे एका तासातच करायचं असतंय का एका तासाच्या वर केलं तर चालतंय?
तास एक तास तुझा सेटअप सेटअप लावून. तुला सगळं नाटकच सगळं तयारी बियार सगळं असं हे करायचं, एक तास देतात एका तासात सगळं तुझं क्लिअर करायला पाहिजे सगळं नाटक.
हा म जर जास्तीचं केलं तर?
एका तासाच्या वर गेले की डीबार करतात.
आणि कमी झालं तर?
अ कमी झालं तर क नाही तरी पण डिबारड करतात ते.
हो हो म्हणजे बरोबर टायमान बसाय पाहिजे.
टायमिंग नुसार असाय लागतंय ते सगळं. टायमिंगमध्ये बसायला लागतं एकांकिका. मग ते आम्ही काय करतोय ते त्या ठि-‍- कणी विहीर खोदाय जातोय त्या ठिकाणी आम्हासंनी घबाड घावलंत.
हम्म
हा आणि मग ते मी आणि मास्तरच कॅरेक्टर आहे न ते मधी असं ते पेटी उचल तो ते खोदून काढतोय असं दाखवतेय. आणि ज्यावेेळेस ते आम्ही पेटी उचलतो वरती घेऊन ये तर हे ना मग त्यावेेळेस एक रामू रामू नावाचं कणी माणूस माणूसच़ कॅरेक्टर केलता.
हा
मग तो येऊन बघतोय असं दाखवल्यालं.
ह्म ह्म ह्म ह्म
म असं पूर्ण सगळं असं दा दाख दाखवलेलं म तो
म आता ते पंचेचाळीस मिनटाची जी तुमची एकांकी आहे आता तू म्हटंला एक तास मग बाकीचे राहिलेत किती पन्नास पंचावन मग तुम्ही पंधरा मिनिटात तुम्ही सेटअप लावायला पाहिजे का?
होय पंधरा मिनिटांत सेटअप पूर्ण तयार करा
म्हणजे असं मधी मधी सेटअप चेंज होणार ना तरी?
हो होय मधी मधी चेंज होणार की खरं आमच्यात एवढंच चेंजिंग काय काही नव्हतं एवढं कारण आम्ही असं गावबाग दाखवले लेलं.
हा हा मग तरी आता चेंजिंगच त म्हटलं तर ते दिसणार न ऑडियन्सला.
नाय नाय ब्लॅकट पडते की त्या ठिकाणी.
हो हो.
आपल्या दहा सेकंदच फ्लॅकआउट असतो.
हम् हम हम.
मग ते ब्लॅक आउट आला ना मग त व्हा सगळं चेंज करत आ म लगेचसं हे करतात.
हम्म हम्म चालते तुला करतो नंतर.
ओके ओके.